हा बोला
हा हॅलो
हा हा बोला
हा एक मिनिट हा पाणी भर जा त्यात काय नाय बघा हिज लागलंय बलू फुगा एक सापडलाय- आता त्यात पाणी भरून खेळणं चालू आहे तिचं
पोरांच तेच आमच्यात पण आता केवढे फुगे होते बड्डेला आणलेला पोरी तसच पाणी घालूनचखेळून येतील
आहे का अपार्टमेंटध्ये राहताय.
नाही असं भाड्यानी
खरं बैठी आहे ना का
हा खाली आहे. खाली ये अपार्टमेंट वगैरे इकड नाहीेये ओ असं म्हणजे पहिला होतो वरती
हा हा हा
दुसऱ्या मजल्यावर पण तिथं जरा सारखं चढ उतार करून लय कंटाळा येतोय.
हा
तच होत चार वर्ष मग आता तिकडून अअ द एक दोन गल्ल्या सोडून इतच
म आता हे माझं पण कस झालंये अपार्टमेंटमध्ये राह ते मग हिला घेऊन जाणं होतच नाही अहो खाली
होय एकदा वर गेलं की नको वाटतये माझ कसय गिरायक वगैरे येतात ना हेला आपलं हा ब्लाउज साठी वगैरे पहिला नव्हत एवढे आता त आल्यापासून ते मशीन वगैरे नवीन घेतल्या तेव्हापासून आहेत भरपूर
हूं हूं हूं हूं हूं
मग मी ते गार्मेंटचं वगैरे काम बंदच केलं ते ह्याच्यावर ब्लाउजच आता भरपूर यायलेत आणि कशाला
हूं बरोबर
म्हणून मग आता बघायचं आता शाळा चालू झाल्यावर हे कसय ब्लाउज च कस होत ते शिव ना लगेच मागत्यात. पण पैसे कोण टायमावर... देत नाहीत
मग ते अवघड होत ते घरी ओरडतात मग.
होय
ते म्हणजे ब्लाउजचं कसं अस ते पहिले आपले पैसे इन्व्हेस्ट कराय लागतात त्याच्यात घालायला लागतात मग ते आपल्याला मिळणार...
बरोबर
आणि इकडे जास्त कोणी द्यायला बघत नाहीत. पैसे
हम्म खर शिऊन पाहिजे वेळेत...
होय वेळेवर पाहिजे ते शिव स्थवर दम नसतोय त्यांना.
हम्म झालं की नाही झालं की नाही.....
हो मग आणि काय तुमचं जॉब वगैरे कसं चालाय?
आहे निवांत या पोरगीकडे लक्ष देऊन तिथं गेलं ते ते काल काय म्हणजे खूप काम असत ना म्हणजे अगं लाडू केवढं सर्वज्ञा पाणी सांडतेस बाळा.
माझी पण मैत्रिण आहे एक म्हणजे मेडी
हम्म हम्म हम्म
आता लागले एक दोन... तीन महिने झाल.
हम् हम् ह् ह मग की कसं ते इन्व्हेंटरी म्हणा, एक्सपायरी म्हणा ते सगळं काढत असते ना. मग घर कसंच आहे तेवढंच ते एक दोन बिंदास करते. मग त्याच्यानंतर काउंटर सांभाळ ते मग घरी येते. घरी आले की ही पोरगी घरात मग काय स्वयंपाक ह्याच नादात ते विसरून जातय. मग तिथ यंदर सर मग दुसऱ्या दिवशी मॅडम जरासं हे पर्चेस रिटर्न मारून द्या किंवा सेल्स रिटर्न मारून द्या लगेच क्लिक होत नाही. नेमकं कुठल्या ऑपशन जाऊन करायला पाहिजे? सर म्हणतात मॅडम तुम्हाला कितीवेळा सांगा तुम्ही का विसरायला लागलाय पण त्यांना नाही माहित घरात एवढं व्याप असतय ते.
होय मुलींच्या हेच्यात नाही होत आणि लहान असतात त्यांना पण बोलून काय चालत
हे लहान मुलांना काहीच बोलून उपयोग नाही. स्वतचं तुम्ही डोक जरी फोडून घेतलं तर त्याना काय फरक पडणार त्यांना काही समजतच नाही आणि
होय होय
मी पण ही चिडली ना एखाद्या वेळेस असं वाटतं हिला असं म्हणजे एखादा फटका द्यावा. किंवा रागवाव म्हणजे ते शांत बसेल पण तेज आपण कि तीही रागवा कितीही मारा ती एक्स्ट्राच करणार ती गप्प नाही होणार आपण मारतोय म्हणून
होय
शेवटी माझं मलाच क्लिक होतय की आपण रागवलो कि एखादा हाणलं तर ती नाही गप्प बसणार आपल्यालाच शांत व्हायला पाहिजे.
होय होय आमच्या तर एवढ्या तिघी जणी एवढ्या भांडत्यात आणि एवढ्या दमवत्यात कि नाही. एक एक वेळा तिघींना पण मारतोय म
त म्हणतात मारल्यानंतर मोंड होतात खर एक एकदा एवढी म्हणजे त्यानी हद्दच पार करतात की नाही हा ना मग एखादं दिलंच जात. ते अन ऍक्च्युली काय होतंय द्यायला, आता आमच्या आईने आम्हाला लहानपणी मारली नाही का?
होय
म्हणजे माझं असं मत नाही की आमच्या आईन मारल्या म्हणून आम्ही माराव असं काही नाही. पण एखाद्या वेळेस मारायला पण काय हर नाही मुलांना भीती पण बसणार नाही ती वचक पन राहणार नाही ना त्या जहाज कालच्या आई बाबांचं खूपच ते मुलाला मारायचं नाही मुलाला हे करायचं नाही मोठ्यान बोलायच
होय आता आमच्या सासूबाईच ओरडत्यात नव्हे मारायचं नाही, हे करायचं नाही, तुम्ही काय लहान असताना आगाव वपणा केला नाही. काय जरा काय बोलून देत नाही होय जरा काही बोलून देत नाहीत करू देत काय करायच ते करूदेत अजून त्यांच वय आहे खेळायचं खेळूदेत म्हणत्यात.
नाही नाही हे बघा आपण तुम्ही सांगू का ताई आपण त्यांना मारलं भीती घातली तर ते आगावपणा बंद करणार नाहीयेत पन आपण आगाव पण केन तर आपल्याला कोणतरी विचारतय याचं पण भान त्यांच्या डोक्यात असलं पाहिजे.
होय होय
ते मत आहे ब बाकी काय नाही.
म्हणजे आमच्यात बाधत्याात म्हणजे कसं रस्सा फुगूनच जास्त बसतात
हा हिज तर ह हिज तर हातात ती घडीबिडी घालत्या एक हा हो हो छान छान ये हो बघितलं बाहेर बाहेर शाम्पू भर शाम्पू बास तेवढाच बास हो हो हो हो हो काय म्हणतो तो ताई विसरले बघा काय तुम्हाला सांगत होते हा आम्ही तर ना आमच्या शेजापाजऱ्यांना पण घाबरत होतो आई बाबांच राहू दे हो के नाही चुलत काका - काकू होय घराचा कोण वयस्कर माणूस दिसला तर डोळे खाली मान खाली गप्प पट पट
आता आमच्यात तर माझं एक स्वतःच उदाहरण सांगते तुम्हाला अ मी एक रुपये घेतलेला म्हणजे तिथं देवळीत होता एक रुपये घेतलेला आमची मम्मी कामाला जात होती आणि ते एक रुपया का खर्च केलेच म्हणून एवढी मारलेली आमची मम्मी
हम्म
आणि मला कधी अशी सवय नव्हती पण एक रुपये होता देवळीत म्हणून मी घेऊन म्हणजे खायला वगैरे खालं तेव्हा काय लहान होते आणि आ आताच्या पोरी अस विचारत सुद्धा नाही पैसेता पॉकेट मधून काढून घेत त्या आणि जातात
एक मिनिट सर्वज्ञा हा बाथरूमचा दरवाजा उघडू नकोस करंट लागतो या कडी घाल कडी घाल पहिला त्याला, बरं राहु दे न हे बेसनचं पाणी घे आता वॉशिंग मशीन चालू आहे तिला म्हटलं ब बाथरूमचा दरवाजा आज जाऊ नको करंट बिरंट लागेल म्हणजे तला भीती घालते म्हणजे जेणेकरून तीन जाऊ नये. आणि मी म्हटलं बाहेर आली मी म्हटलं तुझ तु दरवाजाला कडी घाल अग मम्मा मला घालता येत नाही आणि मी ते दरवाजा ओढलो आणि चेंबल बिंबलं तर मग मी काय करू?
हं हं तरीचं होय.
फुग्यात पाणी बेसिनच भरून आणाल्या इकडं बाहेर गॅलरीत नेहून वताल्या. तर घर पाणी भरलय बघा.
होय.
आणि काय म्हणाल की मम्मा अग हळूच खेळलोय मग मी कुणासोबत खेळू मग मी काय करू नाही? आणि ही कशी जरा हट्टी आहे ओ बाहेरच्या म्हणजे बाहेर गेली ना माझ्याच मनासारखं करायचं म्हणून दंगा करतीया
होय होय ते आता आमच्या पण भांडत्यात. शेजारी एक दोन पोरी आहेत. म्हणजे त्यांच्या वर्गात ते ती दोन नंबरच्या पोरीगाच्या वर्गातल्या तिच्या बरोबरच्याच आहेत. आणि त्या येत्यात खेळायला मग त्या त्या दोघी म्हणतात त्यांच्या मनाच खेळायचं मग आमच्या चिड त्यात ते खेळायला येत्यात ते त्यात आणि त्यांच्याच मनाचं खेळायचं आमच्या मनाचं काही खेळत नाही मग खेळत जाऊ नका म्हणलं. गप्प आपल्या आपण बहिणीच्या बरोबर खेळायचं बाहेर खेळायचंच नाही म्हणून
होय तिघी हाईत झालं की आओ आणि माझी पोरगी तर साईडला पोरगे इंजिनिअरिंगला हाय आओ.
हा हा.
उठल्या उठल्या चालू होतय मनू दीदी मनु दीदी. ती कशी करत्या बिचारी रात्रभर अभ्यास करते आणि पहाटे चार साडेचार ला वगैरे झोपतिया ओ. त्यामुळे ती बारा एक वाजू पर्यंत झोप त्या सकाळी
हा हा.
नाहीतर हि ज चालू असते. म्मा त अजून का उठली नाही केवढा उशीर झाला की माझी आंघोळ झाली, माझ खाऊ खाऊन झालं. ते मनु दीदी ती अजून का उठली नाही त्यांच्या आईला? ओ तुमच्या अ तुमची दिदी अजून का उठली नाही?
हा हा
सर्वज्ञा ते पाणी घाण आहे पिऊ नकोस चालू अस साईडला एक मुलगा आहे तो आठवीला आहे त्याला पण नुसता हरिदा म काकू हरिदादा आलाय?
हम् ते पोराना खेळायला कोणतरी लागतय ओ नसल कि मग कस असतय ह म्हणजे घरीच समोर बसत्यात
हो ते पाणी पिऊ नको फिल्टरच नाही आहे अगं बाहेर बाहेर बाहेर बाहेर सर्वज्ञा बाहेर अगं तू पियाय लागलीस पाणी ते पिलू सर्वज्ञा
अजून घी की पाहिजे तर
सगळी गॅलरी अशी पाण्याने भरलीय बघा ताई एवढं पाणी ओतल्या आणि म्हणे ममा पाऊस पाडा लोय म्हण
होय थांब लावुया थांब थोड्यावेळाने
तुमचं नाव काय ओ?
हिज बारकीच सहाव्या ये
हा तुम्हि परवा सांगितले
साव्या हा
ह
म्हणजे काल जरा बाहेर पण जायचं म्हणलं जेवायला मग घेऊन येतो म्हणले दोघं पण घेऊन आलते
बरोबर.
आता त्यांना पण आणायचं नाहीच चालू होत त्यांच
हम हम् हम् हम्
तवा आणायचं म एकटीला पण नको वाटते घरात पहिला कस सवय होते आता या तिघी असल्यापासून नाही मग सवय नाही त्यामूळ
नसताना काय वाटत नाही मुलं असलेत की बाहेर गेली ना मग जाण होते आप एक
होय आणि गमतच नाही ते आता कुत्र एक हाय त्याच्यामुळ काय वाटत नाही
आणि मी त्या कुत्र्याची केस वगैरे घरात
नाही नाही म्हणजे असं तेच विंचरल ना तेवढंच तेच निघत्यात केस असं केस वगैरे असं मग पडत नाही त्याची
हा हा म्हणजे कस लहान पोर आहेत ना
म्हणजे आम्ही सगळे लहान आहेत पोरी लहान आहेत म्हणून आम्ही तवा म्हणजे इंजेक्शन वगैरे देऊन घेतलंय. होय आता दोन वेळा दिलंय. आता वर्ष झाल्यावर देई स
हा हा हा
पाच महिने झाले
कुत्र किती वर्षाच आहे.
अजून वर्ष नाही आता चार पाच महिन्याच आहे.
होय
होय
लहानच हाय की ओ
आणि कसं माणसाळू आहे ना हे ते बाहेरचे कुत्रे कसे असतात तसं नाहीये आणि हे म्हणजे असं जास्त वाढत पण नाही काय नाही असं.
हा तेे पहिल्या पासून माणसात रहातोय म्हणल्यावर तेच वळण लागलं.
होय होय आणि लई जीव पण लय लागते जरा दिसलं नाही की म्हणजे असं डोळ्यात पाणी
कासावीस होतय होय होय होय
तन फोटो पाठवते की नंतर
पाठवा पाठवा पाठवा की बर चालते थांबा मी ठेवते काय. हा चालेल, चालेल. चल पाणी पिऊया.